हॅलो म्हणजे तुम्ही कशा आहात
एकदम मजेत कसं चालू आहे
मजेत छान चाललय
हो आवरलं आवरलं तुमचं आवरलं सगळं
अ हो थोडेस राहिले काम होईल आता
अच्छा अच्छा मग काय बोलतात आजकालचं जीवन
आजकालच काय ज सध्या धावपळ धावपळ असते आहे की नाही सध्या सगळ्यांचीच असते धहावपळ हे एक झालं कि ते करायचं ते झालं कि दुसरं करायचं असं चालू असत
जुनेच दिवस चांगले होते
हा हा
जायच जीवनशैली आताव झाली पहिले थोडस थांबून थांबून होत लवकर लवकर झोपायची लवकर उठायचे आता ब हा एक दोन कुठे वाजतात कळत नाही
हो ना म्हणजे झोपण्याची पण वेळा बदलल्यात आणि उठण्याच्या पण म्हणजे आराम असा जास्त शरीराला
राहिलेला नाहीये पहिले कसं व्हायचं लोक फक्त श शेतमजुरी करायची आणि सहा महिने काम आणि सहा महिने ते लोक आराम करायचे आता तसं नाही राहिल्यात तर बाराही महिने कामं चोवीस तास काम त्यातले पाच सहा तास लोक झोपतायत पहिले आठ तास झोपायचे आठ म्हणजे आठ जेवणाचे हो ते आता नऊ दहा अकरा बारा कधी येते कोणीही जेवते कोणीही तोय आहे
बरोबर हो ना आता आणि काय झालंय ना म्हणजे लोकांच कि त्यांना पर्याय पण नाहीये म्हणजे ते करण्याशिवाय
हा पूर्ण आपल्याशी जीवनशैलीच पूर्ण बदलून गेली जुन्याने आता आणि दरवर्षी बदल हॅलो हॅलो अला तुम्हाला माझा आवाज येतोय ओके हा हा म्हंटलं ते पूर्ण जीवनशैली बदलून गेलेली आहे
हो हो
म्हणजे आता काही राहिलेलंच नाहीय पहिले कसं होत होत की बापरे चला चाललय आणि आता पैशांच्या मागे पोटा पाण्याच्या मागे सर्वांना धावावंच लागतं पय
बरोबर आहे
हम्म पहिले सणवार आत्ताचे सणवार
म्हणजे जग्रहटीप्रमाणे माणसाला चालावं लागतंय असं झालं
हम्म पहिले म हा पहिले थोडक्यात समाधान माण माणसं बाळगत होते आता सर्वांना जस जसं पुढे चालले तसे समा अपेक्षा वाढत चालल्यात अपेक्षा वाढले की माणूस धावतोय तस देखावा वाढत चाललाय सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्ण मागच्या आणि आत्ताची जीवनशैली दरवर्षी बदलते दर दोन आपण बघ आता कोविड म आपण कशी होतो आणि आता कशी झालेली आहेत म्हणजे आता कोविड असा येऊन गेलाय की पूर्ण ते वर्ष बदललेने हा नवीनच सगळं काय चालू झालंय
कोविड म त्या काळात म्हणजे लोकांना असं काही दुसऱ्या गोष्टी आकर्षण नव्हतं फक्त हेच महत्वाचं वाटायचं की बाबा आपली तब्येत कशी चां च राही आपलं घर कस सुरक्षित राहील ह्याच्याकडेच लोकांचा कल होता आणि आता तुम्ही म्हणताय ना ते अ हे वाढलंय तश म्ह ावा वाटला लोक म्हणजे काय होत की आ स्टेट ठेतात बघा म्हणजे नली सग लोक ठात ए स पा की अरे नाही असं करत आपल्याला इकडे जायला पाहिजे म्हणजे ह्या गोष्टी वाढल्यात की चला मग फिरायला अरे आपण तर जातच नाही कधी किंवा कुणी काही मोठ मो कार्यक्रम केला त्याच स्टेटस ठेवतात म्हणजे असं वाटत ना कधी कधी की लोक दिखावा करतात का आणि त्याच्यात समाधान मांडतात का मग का
हो मला पण असं वाटतंय कारण मी आज काल बघते ना तिच्या गळत बघितले बरोबर आहे मी दोन व्यक्ती बोलते तर तिच्याकडे आहे म्हणून तिने घेतलं पण जिच्या जिची परिस्थिती खूप म्हणजे आपण बोलतो ना थोडी कमी आहे पण तिने घेतल्या म्हणून मला ही सेमच हवा आहे असं खूप चालू आहे त्यांनी गाडी घेतली आहे लगेच आठ पंधरा दिवसानंतर ह्याच्या समोरच्या घरी पण गाडी ी घ घरी पणी ला म्हणजे अ एकमेकांचं बघून घेते प्रत्येक जण. आणि कोण कुठल्या. परिस्थितीनी घेतो हे कोणीच नाही बघ ते असं झालंय.
हे कुठेतरी पण थांब वयला पाहिजे लोकांनी म्हणजे त्याच्यामुळे ते कस हो कि त्यांच्या घरातलं वातावरण बिघडवतात ना,
म्हणजे काय आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत बोलतात ना आपल्या डे त्याने तर हा त्याच्या आनंदामध्ये पण सहभागी व्हायला पाहिजे असं नाही की त्यांनी घेतलंय तर. मग त्याच्या आंदामध्ये आपण का सहभाग व्हाव किव्हा हा त्यांनी मोठी गोष्ट म्हणजे त्याने काहीतरी केलं असेल म्हणून त्याने ती मोठी गोष्ट घेतली. म्हणजे अशा पद्धतीने जीवन पहिलीची लोकं त्यांनी घेतलं म्हणून असं काहीच नव्हतं. प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आपल्या आपल्या जीवनामध्ये सुखी होते आता त्यानी काहीतरी केलं असेल म्हणून घेतलंय असं. एक जीवनशैली बनून गेले आपल्या आपल्या गोष्टींमध्ये आपल्या आपल्या लोकांमध्ये
बरोबर
म्हणजे बघा ना एक विचार करा तुमच्या आता जे असतील म्हणजे जुने आणि आत्ताचे दिवस एकदम वेगवेगळे आहेत कॉलेज आणि शाळा म्हणजे त्यांच्यातच किती बदल झालेले आहेत पहिलेचे श पहिलेचे शिक्षक एवढे मारायचे मुलांना एवढे मारायचे आणि आई वडून प त्यांनी मार खालव आईवडीीलला अजून मारायचे आता टीचरनीरी छडी म ली पोलीस कंप्लेंट होते मुलं लगेच बेशुद्ध काय होतात काय का होतायत.
आता आता तर तुम्ही बोलताय ना तस शिक्षकांना आल्या परमिशन नाहीये, परवानगी नाही, मुलांना मारायची असं गव्हर्मेंटनेच रूल काढलाय सरकारने नियम बनवलाय कि हो ना हो
पहिलेही आई वडील घेऊन जायचे पाठी. म्हणायचे की माझ्या देखत मार त्याच्या पूर्णश पायाच्या व हा ह्याच्यावर अशा पूर्ण हे व, म्हणजे बोलतात ना पूर्ण रक्तबबल व्हायचे तरी पण आई वयचे अजून मारात अक्कल येईल तर शिकेल आताचा. जोरा हात लावला तरी पण भांडण होत आहेत.
े मुलं पण त्याच तक्रार करतात परत पालक पण करतात. झाले तक्रार
आणि पालक मुलात ऐकतात पण मुलांचं हे झालंय पहिले पालक ऐकत नव्हते. त्यांनी मारलंय ओके जाऊ दे विषय सोडलात त्यांनी माझ्या मुलाला हात लावलाच कसा? हा शब्द
बरोबर
पहिली कशी बोलायची समंजस मध्ये बोलायच्या आता. तू त्याच्याशी नाही बोलायचं. तू पण त्याला नंतर मारायचं असं शिकवतात.
हो आणि काय झालंय अ ते हा आणि काय होतंय की शिक्षक पण मग घाबरतात म्हणजे काही करायला ते असे होते.
शिक्षक घाबरतायत म्हणजे, ह क मु ज आ मुा वग केली आता हे फक्त शिक्षकांनाच माहिती असत. आपल्यापेक्षा शिक्षक नाहीवडला शिक्षकांना माहिती असतं मुलगा कसा आहे कारण त्यांनी मुलगा घडवलेला असतो आई वडील तर घडवतातच ह्यात का वादच नाही आहे पण मुलाचे जे वाईट साईट असते किंवा मुलगा जो खोडकर असतो तो घरातल्यापेक्षा शिक्षकांना जरा जास्त माहिती असतो कारण त्यांनी तो प्रत्येक वेळेला अनुभवलेला असतो ना की अ गोड मुलगा जर गोड येऊन बोलतोय म्हणजे ह्याला प मारक पाहिजे किंवा तो एखाद्याची चुगली करतोय तर म्हणजे ह्याला मार्क पाहिजे तशी काणार ले समजून जात पण आताची मुलं बा आता शिक्षक घाबरून असतात की बाप रे तू पास नाहीत नापास आम्हाला काही घेणं देणं नाहीये आमची फी भरणं न
हा मग काय म्हणजे ते शिक्षक पण मग असे विचार करतात की जाऊ द्या आपल्याला काय करायचं आपल्याला आपली नोकरी टिकवायची यांना जसे वागायचे तसे वागू दे
आणि पहिलेचे टीचर काय होते म्हण ते जवळ जाऊन मुलांना शिकवायचे म्हणज ण मारलं तरी काय हरकत नाहीये कारण मुलगा घडेल आता टीचर येतात तिथेच लांबच उभे राहतात बापर येईल जवळ पण बोलवत नाही जवळ बोलवलं तर थोडंफार हा तुझं होमवर्क झा नाही झालं तरी मग थोड फार बणार मुलगाडला तरी पण मग बत मा मुलाला कसं रडवलं फक्त टली होऊन देतात पाठीमागे का होमवर्क नाही ब त्याच्या व्यतिरिक् काही सं
हो ना तेच काय आता हे शिक शिक्षण पद्धती पण बदलली आहे सगळेच लोक बदल दलित
म मी काय बोलतोय असंच चालू आहे कठकाणी
मग ते पुढची पिढी घडायची कशी
हो आता पाण्याचाच विषय बघा ना पाणी गेल्यानंतर महिला पहिले वि जायच्या आता घरातच नत पाणी येईल तेव्हा घासण भांली पण त्या पाच पावलं आता घराच्या बाहेर नल असल तिथं जाणार नाही त्या बेसिंग मध्येच भासल न देल तेव्हा घासेल पण समोर नले तिथं जाणार नाही
हम्म तेच ना सगळं व्यव मिळत नाव रेडीमेड आता
हा
सगळं मिळतं ना आता यार असं झालंय सध्या
हो सगळ्यांना कसं झालंय सगळ्यांना आता रेडीमेड हाताशी मिळायला लागलंय
आणि मग माणूस पण आळशी बनत चाललाय
आणि एवढा आळशी बनत चाललाय ना तर प्रत्येक जण आता पहिलीचे लोक सर्वांचा विचार करायचे आता प्रत्येक जण प्रत्येक स्वतः स्चा विचार करतो कारण का तशी जीवनशैली झालेली आहे समोरचा विचार करायला गेला तर समोरचा माणूस त्याच्यावरच उरतो म्हणून ते मग जा ना मी का तुझा विचार करू अशा गोष्टी घडवतोय लोकांना समोरचा माणूस नाहीेचतचा
तेच ना
चालेल चला धन्यवाद तुम्ही पण वेळ दिलात ओके ओके चालेल चला बाय नंतर बोलू थोडं काम आहे ना ओके ओके चाले